पाझगिरी चाललंय पोरंग.
डबल आवाज येतो. ना रे. काय डबल डबल आज. डबल डबल..
येस येस.
निन कारे.
स हॅलो.. वन टू थ्री फोर माईकचेक..
हॅलो वन टू थ्री..
आणि चट झप मारतात. तथे तथे मग हे असा संपर्क आहे. सॅटेलाइटचं काम वाचते माहिती का? तुमही. तेी लेझर फेकते का मग जवळ जवळ लेझर फेकल सोपी जाते. हम् त्याची ख. बडबडे बडेबडे.. तुमची ब़डब़ड बाते करते. जिंदगी मे कुछ उखड नाही सकते तूम जिंदगी. की यही रीत है हर की अरे मराठी व्हिडिओ लावून द्यायचा. त्याच्यावर अे तथं ऑनलाईन पाहि तमध्ये त्याच्या कानात रा हेडफोन.
हॅलो हॅलो हॅलोलो.
तू ऐक ना हेडफोन रायत द्यायच्या कानात ते असा क्लिक करतात. की को कोण य स घरी फोन आला रुपयापिश आहे. आम्ही सांगतो ऐकत नाही. गी की येही र.
आ मे कानी पोय बनतता मात का ना म्हण एक डीएमडब्ल्यू एच होती कितीत पडेल.
काय घ्यायची होती बीएमडब्ल्यू
हो या म्हणलायखदी
अ. ते आताच दोन दिवस झाली कंपनीली
फक्त कोटेशन कढयच होत आपल्याला
कोटेशन कढात का हम्. चालते ना मग आल्या इथं घेऊन घ्या जोधपूरले
गखपूर हो ना हो अमेरिकेला जाऊ म्हण.
अ नाही नाती सप्लायर मध्ये काय झालं ते भांड. चालू येत युरेन यक्रनचे हम् हम् सध्या ते मार्केट जम आहे त तुझचं.
अलेच काय आहे कसं काय मार्केट जॉईन कर.
हम्म दरून याय लागेल मग तुम्हाला शिफ्ट घेऊन
शेप शेप ड्रॉप झाली आमची.
ह हमम
तुमचे तर काय दात घासणं चालूत वाटते
नाही नाही आत्ताच उठलो
आता उठला का? या माणसला तलं नाही इकडे तिकडे काही नाही कामायचं
उड उड उप उपकार केलेच ना म
एय तुझी गाडी खराब झाली कायनु?
कोणतीच? कोणतीय?
लई एटी फाईव्हचं पेट्रोल टाकलं तर
हो तर लवकर संपू लागला आजकाल
होा ना इंजन खराब झालं म्हणतात कसं काय?
ॲव्हरेज कमी देऊ लागली गाडी
आमचं नरकी मरा्या नकी
ऑइल मिक्स कराय लागेल त्याच्यात
ऑइल टाकाय लागताय काय?
कॅस्ट्रॉल कॅस्ट्रॉलचं
काय नाही म्हणलं उसाचा रसच टाकून द्या
ते का मग ते ऍव्हरेज कमी देते ना गाडी
ॲव्हरेज तर काय आता एवढं नाही ते काय ऐकायला लागलं होतं रे ते
हे ते माहिती घेत होतो
हम्म हाकलून द्या
हम्म हम् घरी फोन आला तुही मम्मी मला बापा आहे नाही गजन ग कोणी र बापू जेवू लागला क तू इथ मोबाईल घेवू पालखी पालखी पालखी तू आमची जळवू लागलाय काय? हम् नस्त आंबा पाय आंबा तप आट सॉारी याजावर कॉन्फरन्स कॉल नाही लागत का रे?
कॉन्फरन्स का?
हम् काॅन्फरन्स झाला असेल
मला इथं याच्यात स्पीकरवरचं पण ऑप्शन नाही दिसू लागलं दुकान
झाले बारा मिनटं नाही आजून पीशा पाच मिनिटं हो ना झाले आजून इतक्या वेळ बोलायले आणि पाच मिनिटं ते बारा मिनिटं पहिलेचे झाले ए डबल चे ना हा म
विचारलं टाईमला आरामशीर चालते बरं
नाही रे सेकंत तर बरोबर यतं
सेकंद जरा आरामशीर आरामशीर पडायला लागले
आज फ्री हो आज आज घरी हा सगळेईल फोन कराय लागते मले मिशनत टाकते सांग हम्म ते कसं आरोट्या दिली ए पीशे चीलटं येतीन्हवं माझ्या बाजूले असं बुडुवं मी मेलेले म मया काढ मया मया काढ ना का
मला तर वाटते आजच्या आजच
बापू कव्हर बापू कव्हर कारे कारे कारे तारीख किती दिली होती तारीख? हे का साडे पाचशे रुपये. पडली आणि त्याला भावता अडून साडे चारशेत आणलं. म्हण ऑनलाईन. सत्य आहे. ऑनलाईन? ब काय ब. येस यस. आवड - येस. ओके. नाही.
बारकेले बारग बारगवे तिकडे.
हा हा. चल ना फोटो काढू ये. ये इकडे. इकडे बघ. इकडे ये इकडे. इतक्या टाइमात तर काढलाय का कोण?
हाव. इकडे ये. इकडे ये. इकडे. आणि ते कस दिसायला लागलं ते? वारकरी.
वारकरी. लुंगी घातली काय? लुगडं घातलं.
वा! ये बाळ इकडे. येबाळ इकडे.
गाडीत ऐकायलाच तयार नाही.
बस नाही. एवढं एडिट करतात.
हा
काय हसते ती.
माऊली. राम राम माऊली. माऊली राम राम माऊली. फेटा आहे का फेटा? फेटा आहे का? दादा तूलास तांदुळीच.
मावलीचा फोटो काढावं ते.
ए इकडे पाह्य. तिच्या आयफोनन काढ. आयफोनन. ते राहू दे. इकडे काढ. ये समोर ये.
बस
इकडे ये. थांब तसच.
कलर कोणता दिला?
हम्. अस हा. इकडे इकडे ब
ए काय आहे? काय ए काय. बर हे पाय. काय काढतोय फोटो?
अरे! वारकरीला पळवलं का?
ह. तुम्हाला घेऊन
आपला स्क्रॅप राहिला पत्र्याचा. करून घेऊ. करून घेऊ.
हम्म.
काय ब टाकू सांग लवकर हे टाक ना पुणे नागपूर टाकमा नाही रे छत्रपती संभाजीनगर टाक य कुठ म दे ना हे काय कायले. म्ह कायच तुम्हाला पैसे भेटतात तच प हा. वाढतात येड्या तुझ काही सम्या तुझ? अशाच मर्खा प्या जाय ते जायते कोणाची जत नाहीड ट्रॅक कप्लीट होत असतात मग तुमची जाणी का स म्हजे आमची ह वाशिमच टाकू का? ब माा हम्म बज स्ॅबड कु आप फोटो टाकते जटेला टाकू. ते हे टाकणं राफोला टाक. कोणत लोक नाही जटाळाक नाही नाही जटाळ पाहिजे हा. म मोबाईल दे ना दे म मोबाईल पा जा फोन फला त कु नसतय ना इतका काय विचार करतसतो मी तर त कंटन्यूलेली अरे पाहत ते नाही रे मंगा बारा बारा पंधरा रुपेट्लॉट
ह नाही बारा मिनट.
नाही बारा वाजच्या वर जलतो हो दोनशे वा. स्ॅक चार आणतोत बाईई. गोड बोलूनद जी एच मॅड झाली का?
ते कोणाची वाटपाय लागलं माग
ज फोटो.
का ना ते ह काां रलाग चुली बेते ना का निती का का नाही
अचा
ह कोणा लो पाडू बापरे बाप कोण आहे श्रद्धा कपूर दीप दीपिका पादुकण पागल बापरे मुरमुर
ह
कडे स्प फाद फा नाही नाही गडी माई आयफोन नका आयफोन आयफोन न काढ आयफोनला काढ तू अण्ना आयफोन अ् ह आणिकड र ए हेद ए हेदर शूटिंगच काळू
शे्टी
खेले र त्या मुबाई पा मस्त किती मोबाईल पेली ना आयफोन आण म्हणला आयफोन नाही आणलाय काय आपण ते का नाही तिकडे पारे चडी च च चि चिज के बाई सापडतो का नाही चला उठा भले म्हण का ते म्हणते तू घरी म्हणतेका लाला समजायच नाही कोड चिलटे जात का काय जात लू आहे ना तम तू काय नाव ते माहि नाही बाप रे स्ट्राईक द्या किती बुडाले आहेत तुमच्या जय श्रीु जय श्री कुणती जस दिन नाही मर पाट